हॅलो?
बोल कि ग.
काय करायलयसा?
काय नाही ओ, मैत्रिणी येणार य आवराय लागलय.
होय काय करलंय येणार ये मैत्रीण?
मैत्रीण अग तिज तिखट पुऱ्या करायचेय. म्हणजे अस हम्म, छोटे, छोटे.
होय मग तुमच्याकडे याल्यात?
होय माझ्याकडं म्हणजे तिझी सासू आहे ना घरी म ते तिला बहिणीला द्यायच्यात वाटत तिला त्यामुळे ती इकडे याय लागलीया, बरं एक करतो म्हणेना. आ तिची गंमत सांगत तुला आता मला म्हणते चकली करूया जरा चिवडा फोडणी टाकते आणि परत पुऱ्या तेवढ्या करूया. मग पुऱ्या एक किलो भरायच म्हणलं तर म्हणलं हे करायला येतय असू दे तरी त्याला नाही, नाही, म्हणलं तर दोन तास गॅस जढतोय. हम्म, आणि एकतर सिलेंडर मिळेना आता ग.
नाहीच की सिलेंडरची लयी बोंबा, बॉंब झाल्या सोडा.
हम्म आणि तसलाच परवा मी तिलाच पाहिजे होता म्हणून सिलेंडर दिलेला माझा तिला दिला आदल्या दिवशी नेमक दुसऱ्या दिवशी सकाळी माझा संपला.
अरे बाबा मग काय केलासा?
मग समोर आहेत राहिला त्यांच्यातला घेतला आणि माझ ल्यावर त्यांना दिला अस केलं.
अरे बाबा म तिनी तुमच्या मैत्रिणीनि दिला?
नाही तिचा नंबर लागेना म्हणून ती माझ्याकडनं घेऊन गेलेली. ते कस पंचेचाळीस दिवसा शिवाय येतच नाहीत ना सिलेंडर. तीस दिवसा शिवाय नंबर लागत नाही.
होय. ते तरी आहे आता माणूस म्हणून ब्लॅक न वगैरे द्यायला लागले.
होच ब्लक न पण अगं दोन, अडीच हजार रुपये हाय.
हो आमच्या कडे तीन हजार.
हम्म, हे तर बहीण माझी आता तिकडं ह्याच्याकडें आहे ना ती त्यांचं काय त्यांनी कार्ड वगैरे काढलेलं नाहीये ग ह्याच सिलेंडरच त्यांनी त्यांच सगळं गावाकडे आहे त्यामुळे त्यांनी तिकड काहीच काढलं नाहीये.
म..
हम्म, मग ते कस म्हणजे राबून खायला म्हणून गेलेले आहेत.
अरे बाबा मग काय हो मग कसं केलेय.
मग ती काय नेहमी ब्लॅकनच घेते मग त्या अगोदर कसं बाराशे, पंधराशे असं मिळत होता. आता तीन हजार रुपये देऊन घ्याय लागलीया.
बाबा..
हम्म, अन फॅमिली पण मोठी आहे अग त्यांची.
अन परवडते त्यांना?
परवडते म्हणजे कस पर्यायच नाहीना ममी तिला तेच म्हणल अग तुझ, तुझ नाव किंवा मामाच्या मामालाच दिलय ना तिला मामाच्या नावन एखादं सिलेंडर शेकडी घ्या जावं की म्हणलं विकत तर नाही म्हणे हे काय आयकत नाहीत म्हणले आणि हित आमच कायच प्रूफ नाहीये काय प्रूफ देऊन घेणार आम्ही
ते तरी कोणाला तरी मध्यस्थी, जरा हे करून घ्या कि म्हणाव.
ती तशी तेवढं डोकं चालवत नाहीत माणसं कशी तिघच तिघं भाऊ, भाऊच आहे. काम एके काम दुसरं कशात असं डोकं घालवणार नाई. आणि बायकात मनल तर हे हिच्याच हातात सगळ कारभार आहे ग सगळं आणायचं करायचं ही मोठी आहे ना तिकडं.
हा मोठे आहेत का हम्म हम्म् मग तेच्या
हम् त्यामुळ कसं हिच्याकडं सगळं दिलंय हिचं ही सगळं सामान आणायचं करायचं. म ते जाव काय आता वेगळं वेगळं करून खातात, वेगळं वेगळं म्हणलं तर गॅस सिलेंडर एकच. पण बाकीच हम्म स्वयंपाक तिचा ती करत्या, परत ती धाकटी मामी आहे तिचा ती करत
मग तीघा तीघाच्यात मिळून गॅस टाकी घेतात का ती
हा तिघा म्हणजे सिलेंडर शेगडी एकच हाय मग तु तुझं झाला की माझा स्वयपाक करायचं, माझा झाला कि तिझा करायच, असं करतात.
अरे बाबा बरं हाय कि वो म म तेच्या ते च्यामूळ त्यांना ते परवडतयं वो.
हम्म नाही परवडन्या पे कस त्यांना पर्यायचं नाही ना म हि ओरडत्या की असं गॅस चालू ठेवलं की एक एकदा गॅस आधीच मिळत नाही म्हणत्यात गॅस चालू ठेवत्या धाकटी जाऊ तर मधली जाऊ तर परवा गॅस चालू ठेवल्या कॉफी उकळायला ठेवल्या. आणि ते कॉपीच पूर्ण करपून गेलं तरी त्याचं लक्ष नाही. फोण कुणाचा आला म्हणून जे जाऊन बसली ती बेडरूम मध्ये ती बाहेर आलीच नाही. ती नशीब बहिणीची मुलगी जेवली ताठ ठेवायला गेला मग ते जाळ झालेले बघितल्यावर गॅस बंद केली. आणि म्हणले हे कोण ठेवून घेतलंय मग ती जाऊन तिथं सांगून आली. चाची म्हणली तू ठेवल्यास आणि ते सगळं करपून गेलं बगं भांडं अय्या माझ्या लक्षातच नाही असं म्हणत्या मग
अरे बाबा
मग काय करतीस सांग अस काम हाय त्यांचं
अवघड आहे की म असं केलं तर मग कसं गॅस परवडायंचा हो मग म महिना- पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला गॅस घ्यायला पाहिजे मग
पंधरा दिवसालाच लागतोय त्यांना त्यांचं कसं होतयं पाणी काय प्रत्येकाचं हिटरवर तापवतात.
हां
हम्म ते लाईट बिल तर सांगायला नको लाईट बिल तर ती पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये लाईट बिल येतय अग त्यांना.
बाबा परवडतय काय व म आमचच पाच हजार येतय आम्हाला आमचच पाच हजार येतय आम्हाला हे होतय पाच हजार नको नको वाटतय आमचं लाईट बिल कारण आमचं कसं तीन मजली बिल्डिंग असल्यामुळ कसं होतय वर खाली ती दुस तिसऱ्या मजल्यावर पर्यंत सगळी राहतातच कोण राहत नाही असं नाहीच हाय. खाली कस बेडरूम दादाला केल्या मग दादा कसा खाली असतोया दादा म्हणा म आजी संध्याकाळचं कसं होतय मग आजी एकटा तो झोपतोय ना मग आमच्या आजी म्हण आजीला म्हणतोय तू माझ्या पशी झोप म आजी अगोदरपासून आजीपाशी झोपतोय त्याच्यामुळ आजीला घेऊनच आजीला म्हणतोय तू ये माझ्यापाशी झोपायला. म आजी आणि तो झोपतात त्या बेडरूम मध्ये दोघं.
हूम्म आणि वयस्कर माणूस असल की, लाईट लावायलाच लागत्या ग रा- त्रिच कुठ धडपडलं तेन तर काय करायचं?
नाही सोडा, लाईट वगैरे काय लावायला लागत नाही, पण कस असतय दिवसभर खाली कोण असय, पण वरती या दोन मजल्यांवरती ना सारखं माणसं असत्यात म्हणजे की मी असतोय आमची आई असते, बाबा असत्यात, बाबा जेवायला दुपारच येत्यात, लहान आता मुलगी असल्यामुळ कसं तिला गरम होतंय म्हणून जरा फँन लावायच सारखं? कसं शिजर अस असल्यामुळे कनी कस होतय, तीला लय गरम होतय त्या बाळाला भयानक गरम होतय, आता एवढा पाऊस पडाय लागलाय, तिचं टक्कूचं वगैरे हाय तिला घालत्या आमची आई, तर ते टक्कूच वगैरे घाटलेलं असतय ना, असं पाणी पडत असतय त्या बाळाचं.
नाही अगं, एक एक मुलांना की नाही म्हणजे हिट भरपूर असत्या ना, त्यामुळे त्यांना नाही
होय मग, त्याच्यामुळे कसं जरा एक वरती का होईना, तिला फॅन लावायलाच लागतोय तिच्यासाठी. मग दिवसभर, दिवस रात्र तो फॅन चालूच असतोय ते वरचा आणि खाली पण कस आम्हाला पण फॅनशिवाय बसायला होत नाही इथं, कस जरा फॅन असायलाच पाहिजे. थंड थंड घर आधीच थंड हाय त्यात आणि थंड
ती सवय पडल्या ग आपल्या श रिराला, आपल्या मेंटॅलिटीला कि, फॅन चालू असल की, झोप शांत लागत्या.
हा मग त्याच्यामुळे कसं करतोय आम्ही, बाबा हा फॅन लावायचा जरा एक दोन वरती आणि निवांत मग पडायचं. ते आमची मम्मी म्हणत असत्या, कशी कामावर गेली की, जरा आस फोन करत्या ना मला. जरासा टाईम मिळाला की, मला म्हणत्या आता ता आता एवढा पाऊस पडायला लागलाय बाहेर फॅन जरा तरी बंद कर बाई!
हम् आमच्यात माझं तसं असंतय मुलींच्या मा्ग. आगं जरा बंद करा दार, खिडक्या उघडा जरा वारं आत शिरू दे. पोरीने आमच्या वाऱ्यासोबत कुत्री पण आत येत्यात आणि सगळं घाण करत्यात. तू वार पण शिरतय आणि कुत्रि पण शिरत्यात. आसं काम हाय हूम्म, दारात दोन कुत्री बसलेली असत्यात ग.
असत्यात काय तुमच्या? हा हां हां.
म ते माझ्या धाकट्या मुलीला कसं? आवड हाय कुत्र्यांची वगैरे
हा हा.
आ त्यामुळे ती लहान पिलू घेऊन आलेली, त्याच आता मोठं झालंय ते. मोकू नाव ठेवलंय त्याच, मग त्याचा बड्डे करायचा. ते गावठी कुत्रच हाय, ते गावघर फिरून येतय, पण ही त्याला आंघोळ घालणार
बघा मया बरं हाय कि म. हॅलो. हॅलो.
आवाज वेगळा याला, हॅलो. फ्रूट, लड्डू वगैरे असं लागतंय त्याला.
अरे बाबा? चांगलंच हाय की, सेवा चांगली
सेवा म्हणजे कसं? आमच्या इथं समोर एकजण भाड्यानी राहायला आलेत ग. त्यांना कुत्र्यांवर म्हणजे असं प्राणीमात्रांवर भरपूर प्रेम हाय. मग ते कसं करतात, आपल्याला जे स्वतःला खायला आणतात ना, ते कुत्र्यासाठी घेऊन येतात.
हा हा हा.
आ मग त्यामुळे त्याला कस, आम्ही तर नुसतं बिस्किट, त्याच खायचं वगैरे, ते त्याच त्याच, मिस्टर तर म्हणतात, असू दे त्यांचा शेर आहे. त्यामुळे ते खातात, हम्म! खाऊ देत. आमच्या डी मार्ट ला गेलं की, ज जो हजार दीड हजार रुपयाेची नुसती बिस्किट, हे ते नुसत कुत्र्याचच खाणं होतंय.
अरे बाबा, होय काय, आमच्या घरी होतं मांजर, आम्हाला कसं जास्त मांजरांची, कुत्र्यांची, आम्हाला पण आवड आहे सोडा, आम्ही पण कुतरी, मांजरं, आमच्यात पण हाय. असं नाही, पण आमचं कस ते पर्शियन मांजर होतं, आधी, याच्या आधी काय आम्ही लहान असल्यापासन, आमच्या घरात सगळी गावटीच मांजरं म्हणजे कि एक दोन, चार, दोन, चारच असायचे, असं म्हणजे एकटं एकटं मांजरं नसायचं. तची पिल्ली ती, कारण आधी कसं म्हैशी होत्या ना आमच्या घरात.
हा.
मग त्याच्यामुळे कसं आधीपासन मांजर, कसं हे करायचीत, दुसरं मांजर एक घर दूध प्या प्यायचं वगैरे, असं होत होतं ना त्याच्यामुळे घरात आमच्या अगोदर पासन मांजरं असायचं, मग आम्हाला ते सवय पडल्या मांजर असं बाळगायचं, मग आमच्या घरात अजूनपर्यंत मांजर होतं, आमचं हे नवीन घराच्या जरासं नादात ना त्या मोठ म्हणजे त्या पर्शन मांजरा जर थोडं हाल झालं, हाल म्हणजे काय हाल झालं, कि मम्मी पप्पा प्पा गेले गावाला, कारण तिथं माझे आजोबा पडले, मम्मीचे पप्पा. म्हणजे मम्मीचे वडील पडले तिकडं मग पडल्यानंतर मम्मीला जायला लागलं, आणि हे कसं मांजर कसं प्रेग्नेंट होतं पिल्ल होणार होतीत, आणि मी पण तेव्हा जॉबला, मी पण तेव्हा
हा, आणि नाही लक्ष द्यायला लागतय ग फार
हा, लक्ष, आम्ही तर ह्या व म्हणजे चार पा किती सात, आठ वर्ष होतं, ते मांजरं आमच्याकडं आम्ही लई लक्ष द्यायचो, पण मग तेव्हा गेले, मम्मी तेंनी गेल्यानंतर अ मी ऑफिसमधन आलो तर, ते तरी पण ते, तळमळतच होतं ते मांजर. मग मला पण काय सुचना मला पण काय समजना, आणि त्यात घरात पाहून आलेलीत. मला काहीच सुचना, की काय करू त्याला, असं म्हणून, म मी म्हंटलं राहूदेच, म्हणून मी त्याला काही हेच केलं नाही. चालतय म, तुम्हाला एक करतो, एक पाच मिनिटात फोन.
बरं बर, चालेल, बाय.